हॅलो.
हा बोला.
सर काय करताय तुम्ही फ्री आहेत का?
फ्री त मी पुरी जिंदगीत हे माझी जिंदगी
अर कामनाय कामधंदा काही नाही का तुम्हाला?
नाही रे बेरोजगा आहे मी.
अहो, मग आमच्या इथे काम हाय येणार का?
नाही.
का बरं ओ, बसल्या, बसल्या काम हायत. अहो, बसल्या, बसल्या तुम्हाला मोबाईल बघायचे पैसे भेटतीलना.
नाही आम्हाला काम करायचे दुख लागता मोबाईल बघाय
नाही आम्ही नाही, नाही आम्ही न नवीन पार्टी लाँनच केली कॉक्रोच जनता पार्टी त्याच्यामध्ये जर तुम्ही फ्री असशाल तर जॉईंट करू शकतात म्हण सहभाग होऊ शकतं तुमचा आलात
नाही गरज. आम्ही फालतू लोकांच्या पार्टी मध्ये नाघ.
जाऊ द्या मग तुम्हाला कोणती पार्टी आवडते अशी बी.
जय श्रीराम बोलो भैया जय श्रीराम.
आ..
जय श्रीराम, आम्ही कोणत्याच पार्टीत नाही, आम्ही कोण
कोणत्याच पार्टीत नाही आहो जाऊ द्या म तुम्हाला काम बी नाही पाहिजे आणि तुम्ही कोणत्या पार्टीत नाही. तुम्हाला काही अजून, लागणार आहे का काही अशी वस्तू जी तुमच्याजवळ नाही आहे.
नाही.
नाही, आ म्हणजे तुम्ही खुश आहेत.
नई.
म तुम्हाला पाहिजेन काय?
काहीच नाही.
पारोली युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन पाहिजे ना काय अडीच लाख मध्ये फक्त.
नाही.
त खुशी गुप्ता मला एक जण कॉल करून सांगायला आलती कोणाला पाहिजेन असल सांगा.
आम्हाला नाही गरज.
फक्त ती इंग्रजी मध्ये बोलून राहिलते आम आमच्याकडून फक्त ती.
आम्हाला नाही गरज.
आंबानीचा प्लॅट पाहिजे का तो विकू रायला.
लोकल लोकांचे फ्लॅट नाही घेत आम्ही.
तो अक्षय कुमारचा वा तीन फ्लॅट विकलेले त्याने मी घेऊन राहिलो. फुकट मध्ये मया कडन गिफ्ट छोटस.
नाही गरज आम्हाला, फुकटाच कोणी आता घेत नाही आम्ही.
नाही का, आ जाऊ द्या मग ते अक्षय कुमारला नाही म्हणून देतो तो मला गिफ्ट करू राहिलता असं पण. मला सांगू राहिलता की घेऊन घे जाऊ दे, लग्न लुग्न झालेलं आहे का?
नई.
पोरीगी बिरगी शोधून देऊ का?
नाही.
नाही करायचंय.
करायचंय ना.
मग, आता तर नाही बोलले पोरगी शोधायच.
मला तुमच्याकडनं नाही पाहीले.
गावात पहिल्या पासन शोधुन ठेवली का?
नाही.
आमच्याकडून नई पाहिजे ने, पहिल्या पासून शोधून पण नाही ठेवलेली, काय म्हणजे विषय कायये?
काहीच नाही.
काहीच नाही, गाडी गुडी आहे का नाही तुमच्या जवळ तुमच्या साठी असं काय आहे की जेणेकरून आम्हाला वाटेन की, काहीच नाही.
काहीच नाही.
जे ने काहीच नाही बोलताय तुम्ही? कोणती पोरगी पाहु देनार तुम्हाला.
कोणतीन नाही.
ऐ काय म्हणजे असं लग्न करायला नाही म्हण ता येत, हा पोरगी शोधालाबी नाही म्हणतायेत तुमच्याजवळ आहेबी काहीच नाही.
नाही बोललो, लग्न कराला मी हा बोलेलो.
म पोरगी शोधायला गावात नाही बोलले.
गरज नाही मला कोणाची.
त मग काम बी नाही करायचं म्हणताय रिकाम बी फिरायचं म्हणताय पार्टीमध्ये बी यायचं नाही म्हण तात, हा कोणता आहे हे काय विषयये म्हणजे? एका वस्तूला हा म्हणायचं.
काहीच नाही.
काहीच नाही
नाही
हा कोणता नवीन ट्रेंडिंग विषय बघता काहीच नाही काहीच नाही बोलायचा
काय माहित
तुमच्या इथं पाऊस बीऊस पडला का नाही जाऊ द्या ते
नाही
नाही पडला हा आहो आमच्या इथ लय पाऊस पडला माहिती आहे का गाड्याच्या गाड्या वाहून गेल्या
हम्म
हा मी आता सुद्धा स्विमिंस ऐ म्हणजे झेपत झेपत आलो इथं घर आता वरती काय सांगू तुम्हाला लेय वल झालेलो आहे लाइट पण नाही एकतर पुऱ्या अंधारामध्ये बसलोय मी
हो कि मग
हा म इथं माझा माझ्या थर्ड फ्लोअरला पण पाणी भरून गेलेलं होतं काय करू मी म्हटलं कोणाच सजश शन घ्याव म्हटलं लावला एक अचानक भयानक फोन त्यासाठी तुम्हाला सांगू राहिलतो घेऊन टाका एक फ्लॅट
मी तुम्हाला सजेशन देतो देऊ का तुम्ही काहीच न करा तुम्ही काहीच न करा
काही नको रे आहो का काहीच नाही केलं तर खाणार काय?
काय माहिती
काय माहिती
मोबाईल बिबाईल कोणता आहे तुमचा आयफोन विईफोन आहे का फोटो बिटो काढायसाठी
नाही
कोणता आहे सॅमसंग या डंबा आहे का
आम्ही कोणत्या लोकल मोबाईल मध्ये फोटो नाही कारण आम्ही डायरेक्ट कॅमेरे घेऊन जहतो
अर जा आमच्या इथं नोक्या आता नवीन मोबाईल तो पाहिजेल का
नाही
जााऊद्या असे भी तो तुम्हाला का वाटत नाही तुम्ही बघून घेणार जााऊद्या ते अक्षय कुमार भावूबर आलता त्याल राव द
ओके
दोन दोन मिनिटं दोन मिनटं थांब थांब थांबा हॅलो अर जाऊ दे हा बोला तुम्ही
काय
राहुदे ना मी सागंतो फोन ये ना ते टायटॅनिक दुबून गेल ती तिथं खजाना भेटला तो माझ्या नावाचा निघाला मग ते मला आता द्यायला आलेले
मग
मग काय मला भेटलं ना आता पैसेच पैसे आता मी पण काहीच नाही करणार नुस्ता पैसा
मग
मग काय मग आता खायचं प्यायचं आराम करायचा खडात गेलं काम बिम काही नाही नुस्ता पैसा पैसा नव्या न्या गाड्या घ्यायचा फिरवायचा मला कोणती गाडी आवडत तर सांगा तुम्ही ते गाडी घेऊतो आपण आम्ही मी नाही गाडी नाही आवडत जाऊदे यार ट्रक ट्रुक का आवडत का मला ते गाडी घे, तुमी जी बोलणार ती गाडी घेत, तुमी जी बोलणार त मोबाईल घेऊन टाका मं डायरेक तुम्हाला फक्त तुम्ही सांगा.
कोणतीमं नही.
अरे दोन मिनट हॅलो हा हां. अरे जाऊ दे यार हा बोला, बोला.
काय तो नरेंद्र मोदीचा फोन होता माला. माला म्हणे तिकन क्रूडआईल मागं भेटतय, तुम्ही काही जुगाड करा म्हणे.
मग.
मग काय आता बघूत ना काहीतरी, आता इकडं तिकडं भूकं त्यांच्याई. कड या फोन, बिन लावतो जु जुगाड करतो मी काय ना काहीतरी. आपल्या इकडचे पब्लिक लई बेकार आहेन झालेली जरास करा लागलं काय ना काही जुगाड.
मग.
एकशे वीस रुपये लिटर डी पेट्रोल हुन गेलेलं आहे काय सांगू तुम्हाला. माहागाही एवढी हुनगेली माया रॉयल्स रॉल्स प ये जो. व नुसत इंजिन चालू करताचं एक लिटर खाऊन जाते, काय सांगू तुम्हाला आता. ते रॉयस रॉयलच वेगळं न त्याच्यावरचं यांनी. किससा करू तरत नाही.
तामिल तुमच्या इथं काय चालू आहे, तुमच्या जवळ कोणती गाडी गुडी आहे का नही.
नाही.
चार चाकी.
नाही.
घर बीर आहे का नाही राहायला.
नाही.
मंग कुठ राहता.
घरात.
आतासं बोलले घर नाही असं.
नही हे ना.
म राहतात कुठं.
घरात.
घर नही त घरात कसं काय राहतात.
घर नही म्हनलं काय कोणी घरात राहत नही का, भाड्याच्या घरात राहत.
भाड्याच्या घरात आरे मी तुम्हाला एक तुम च्या आजूबाजुच्या इथं रूम बीम घेऊन देऊ का, काय टेन्शन घेता आपल्या इथं. मुख्यमंत्री योजना. त्याबं डायरेक्ट या मुख्यमंत्र्याशी बोलून सण हा विषय क्लोज करून टाकु आपण.
नाही.
तर देवेंद्र फडणवीसचा फोन येऊ राहिलंता माला, टेस्ला ची एक गाडी घ्यायची माला.
मग.
तर त्यात ती बुक करायला यु राहिलो टेस्ट ड्राईव्हला. तर तिला चालून बिलून बघन मी काय, काय अनुसार. ती आवडली तर ठीक, नाही तर जाऊ दया दुसरी कोणती घेतली.
मग.
टेसला चांगली का तुमच्या मधे गाडी.
काय माहिती?
अरे यार तुमच्याजवळ गाडी नाही, भरपूर त्यामुळे तुम्हांला माहिती नही ना.
आवाज बारीक येतोय.
तुमच्या जवर गाडी नाही म्हटलं. आता तुम्हाला माहिती नाही राहणार टेस्लामुळे म्हणून, बदाम शेक पिलाय का कधी?
नाही.
अहो माहितीय का खूप बदाम राहतात त्याच्यामध्ये दुधाने गोटूून गोटूून गोटूून बनवतात ते बदाम टाकून सन त्याच्यामध्ये साखर टाकून पहिले दूधला ना गोल गोल गोल गोल गोडतात त्यानंतर ना एका याला ब ब ए दुधाला अजून ते कमी करतात साखर टाकून सण ते कमी करत गोलगोल फिरत फिरत फिरत बदाम टाकतात मग ते बदामला अजून गरम करतात पण ते झालंय का ते आठवतात त्याला आठवलं गेलं का नंतर त्याला अजून आजूबाजू पूरा बर्फाने समून घेतात मग ते अस जरास हलवतात गोल गोल फिरून फिरून फिरून फिरून असं ते ऐकू आयटम
ह
अप्रतिम होतो आणि त्यानंतर त्याला गालामध्ये टाकतात त्याच्यावर आईस्क्रीम नावाची तो टाकतात खाली गेलं ते आईस्क्रीम हॅलो नाही खाल्ली का मग आईस्क्रीम नावाची टाकतात त्यांच्यासोबत चम्मच देतात त्याला मिक्स करून का लागतो त्याच्यावर अजून चेरी आणि बारीकशी काहीतरी ते गोड गोड लागणार कोण टाकतात अजून
ओके चाललं बाय
दोन मिनिटं दोन मिनिटं